ह बोला की त्यांच पण के नाही मार्क्स वाईज त्यांचं पण ग्रुप करतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं कायतरी म्हणजे हा त्या कॅटेगरीमध्ये कोण कोण बसतय ते मग त्याच्यात
ते होय हो होय आणि त्याच्यामध्येे म्हजे टॉपला आहेत ना त्यांच्याकडे प्रॉपर लक्ष देतात असं करतात् म्हणजे शेवटी त्यांना पण त्यांच्या हच नावलो हे करायचं असतें ना हम्म अकॅडेमीचा पण तिथं जर म्हणजे ह्या फोर इयर म्हणजे त्यांच फोर इयर आहेतवी दहा अकरा बारावी ना या्याच्यामध्ये जर त्यांनी हे झालं ना म्हणजे कोणत्या पण त्यांना कॉलेजमध्ये अस इझिली हे होते म्हणजे मार्क्समध्ये पण वाढत म्हणजे इी होऊन जाते स म्हणतात बघ क आणि हे फोर इरला पण ए एक्म पणेगळे होते नेटपेक्षा पण असं हे असतं टफ असतंय म्हण त्यांच सांगत होती
एक्झाम घ घेऊनच मग त्यांच ऍडमिशन करतात त्यांनी त्यात जर मग क्रॅक झालं तरच मग ते कॉलेजमध्येध्ये घेत त्यांतर मग
घेतात होय मग ते फोर इयर मग बसवतात मग ते फोर इयर मध्ये पण त्यांचे तीन कॅटेगरी बसतात म्हणली एक एकदम म्हणजे टॉपचे मग सेकंड आणि मग थर्ड मग थर्ड ला असेल तर त्यांना जास्त जर असं लक्ष द्यावं लागते पर्सनली लक्ष देतात त्यांच्याकड म्हणे
हा हा
प्रत्येक हा टीचर्स वगैरे पण तशी फी पण आहे खरा त्यांची
होय फी हाय कि आता अ ही म्हटलं तर कनी भरपूर फी आहे तीस चाळीस परत तिथन तर म्हणजे आता माझा पण एक छोटा भा- म्हणजे चुलत भाऊ आहे तो पण आता सीबीएसई ला आहे पण तरी पण त्याची फी आता नाही म्हणल तर तीस आहे आता आ आता दुसरीला येतो
बापरे नाही आता शिक्षण लईच म्हणजे हे झालय पूर्वीसारखं काय राहाय नाही हम्म मग काय आणि त्याच्याशिवाय काय पर्याय पण नाहीय शिक्षणाशिवाय दुसरं म्हणजे हेच नाहीय हम्म आणि आताच्या मुलांना आणि त्याच च आता- आपल्या म्हणजे आमच्या वेळेला तरी एवढं काहीच नव्हतं आम्ही सरकारी शाळेमध्ये शिकलो आणि कसलं एवन हम्म आता काय नव्हेच आहे प्रत्य त्येक हेला पहिला पाटी आणि पेन्सिल असायची आता नर्सरी एल के जी जरी असली तरी वही आणि पुस्त स्तक लागतय काय ते वही आणि पेन्सल कंपल्सरी पाहिजे हम्म पहिलेच आणी आताच म्हणल तर जमीन हम्म
आता आम्ही पण कुठं आम्हाला पहिलीला अ पेन्सिल ते पण छोटी वही खाकी कलरची आणि साधी पेन्सिल एकच पेन्सिल आता कंपास आला त्यात वेगवेगळ्या लीड पेन्सिल आल्या पेन्सिल आल्या, कलरच्या पेन्सिल आल्या लय काय- काय
हम्म मुलांना अट्रॅक्शन करण्यासाठी भरपूर होय
खोडरबर
होय कसलं छान असतात ते लहान मुलांच खरंच की आम्ही त्यामध्ये आमच्या वेळेला अस आपलं काय नव्हतं
आपल्या वेळेला ते साधं होय आम्हाला त्या पाचवाल्या खोडरबर मध्ये पण चार भाग करून देत होतीत घेऊन जा हरवणार म्हणून एक ह्याच्यातलं घेऊन जात ते हरवलं तर मग दुसरं
आत्ता तसल कोण घेत नाही टाकून देतात सरळ
होय
आता ते होय आता फळांचे आकार आले गाडीचे आकार आलेत काय नव्ह तेच बघल तेवढं कमीच आहे
होय तर त्यांना बघून वाटलं की मी पण माझ्या भावाचा कधी -कधी अभ्यास घ्यालोकी असं वाटतय आपण पण आता अभ्यास कराव कारण सोप्प असतयच आपल्याला येत असतय सगळं
येेत असतय होय
हं..
ते आणि आपल्या वेळेला आम्ही तेच असतो तर हा केवढं टफ आहे रे बाबा असं म्हणायचं आणि आता एकदा असलं झालेला आहे ना त्याच्यामुळे ते इझी वाटतय
होय
पण त्यांच्या मानान आता इंग्लिश मिडियमला असलं ना लय अवघड होतय‌ ते म्हणजे भरपूर आम्ही ज्यावेळी होतो ना मला वाटते मी दोन हजार म्हणजे दोन हजार बाराला बारावी झाली होती माझी
हा
त्याच्या आधी आम्ही हे केलतो ना त्या वळेला म्हणजे असं विशेष असं काय नव्हतं दोन हजार एकला ना असं मराठीच ना सगळं असं एवढं काय कंन- म्हणजे इंग्लिशच काय एवढं हे नव्हतं पण आताच जर मुलांच कन्नड बघित ना आता माझा छोटा मुलगा कसल वाचतोय
हम्म
आणि आता टेबल सुद्धा त्यांना केवढे पाठायचं आम्ही म्हणजे त्यावेेळेला वेगळं वाटायचं
होय म्हणजे एक ते वीस पर्यंत पहाडे म्हणजे ल मोठी गोष्ट
मोठ मग लय म्हणजे लय आ आहे कशात आम्ही मावणारच नाही
एक दिस पाठ पाठ झाले तेंव्हा पाठ असलं ते सहापर्यंत पाठ असलं झालं
हो हे विषय आणि हे तर काय आताची मुली म्हणजे बलात खरंच क
होय आता माझा तो भाऊ दुसरीला तर इंग्लिश असला वाचतोय
हा मग तेच म्हणाले माझं पण तसच आहे माझा मुलगा तेच दुसऱ्या दुसऱ्या इंग्लिश असला वाचत्यात म्हणजे कसलं एवढा तेचं डोक सांगा
आणि आम्हांला हिंदी पाचवीपासन होतं पाचवी ला शिक त्याला वाचायला निस्त पुस्तकं तेन सगळं हिंदीत आम्हांला पाचवीपासन माझा भाऊ आता तो दुसरीला हाय तर त्याला हिंदी वाचायला येतंय लिहायला येतंय सगळीकडे नसतं घर घाण करून ठेवतय खडून करत
हम्म हम्म काय न्हवच
हम्म गणितात तर आमच्यापेक्षा फास्ट उत्तरं सांगतोय तो
हम्म नाही खरं आता मुलं जे ऍडव्हान्स झालेले आहेत जसं मोबाईलमध्ये अँडव्हान्स तस आता मुलंच अँडव्हान्स
होय ते पण आहेच गरज पण आहे सोडा आता
होय ते मात्र आहेच आता शिक्षण म्हणजे इम्पॉर्टंट झालेलं आहे
होय
भयानक
आता उगच ते लहान आहे तवर असं आपल्या धाकांमध्ये म्हणा किंवा आवड असत्या म्हणून करतात मोठ झालं की कसं बाहेर नाद लागला बा मित्र मित्र करायले की मग झालं चांगल्या पोरांचे पण एक एक वाट त्या नाही तर मग जी चांगले आहेत ते पण मग टॉप लेव्हलला जातात असं होतंय
होय हो होय हो संगतीचे परिणाम होतात त्यामुळे संगतच मुलांना आत्तापासूनच त्यांना जर हे केलं ना की काय नाही असं वाटत आहे आमच्या ह्याला तर नुसता अभ्यास पण करतोय हो नाही आमचा ऐकतोय खरं म्हणजे तेवढ्या बबतीत आहे ह भेत नाही मिस्टरांना भित नाही पण मला घाबरतो त्यामुळे असं बाहेर कुठं जाईत नाही घरात चेस खेळतोय पण त्याला क्रिकेट फार आवडतय खेळायला
हा खेळ पण महत्त्वाचा अभ्यासासोबत सोडा नुसतं अभ्यास अभ्यास म्हटलं तर त्यांना पण कंटाळ येतो त्यांना पण काहीतरी वेगळं करावं वाटत असतय
होय म आता पण म्हणजे कसं होत त्यांना पण वेळ आता सकाळी दहा गेलं की पाचला ये मग तिथून एक तास खेळतोय परत साडे सहाला गेला की आठ साडेआठ लाच येतोय तो ट्युशन ला पण आहे ना तो
होय
हम्म मग त्यांच्यामुळे घरी पण जरास त्याला वेळ आणि खेळा फ्रीडम पण पाहिजे नुसत अभ्यास कर बाबा कर बा म्हटले की मुलं पण ह्याला म्हणजे एक नाराज होतात ना
होय कंटाळत्यात चिड चिड करत
हम्म कर त्याच्यामुळं नाही देते मी त्याला मग शनिवार असलं की मग मग शक्यतो घरी घ्यायला बघत नाहीे मी मग कधी सुट्टी वगैरे तेवढं घेते त्याला जरा मराठीत त्याच जरा क म्हंजे हे आहे वाचतोय तसा, पण जसं इंग्लिश कसं ट पटपट हे होतय ना तसं हे होत नाही.
हा ते तसंच होतय, ते इंग्लिश मिडियमच्या मुलांच मराठीच अवघड होतय.
होय आता टेबल सुद्धा ना, ते आपण आम्हालांच कशी होत म्ह. ती बे एके बे बे दोन्ही चार म्हणायची, हेंच टू इक्वेल टू हे म्हणतात ना. काय नव्हच ते अवघडच होतय, आम्हालाच अवघडल्यागत होतय खरंच की
त्यांनी इंग्लिशमध्ये आपल्याला विचारलं की, तुम्ही हे कधी मग आपण मराठीत सांगायचं, मग ते त्या त्यांना कळत नाही असं होतंय.
कळत नाही होय की काय न्हवचं? तो आता नाही म्हटल तर अ पंधरा पर्यंत म्हणतोय, आता म्हणजे हेच टेबल ह्म.
टीचर लोक आहेत कनी करून घेतात, त्यांच्याकडन आपले पण करून घेत होतीत. खरं आपण जरा असं आ आगावपणा करून जरा
आमच्या वेळेला एवढं सांगालोय नव्ह, अमच्यावेलेला सांगालोय नव्ह दहा पर्यंत आली. कि आम्ही लई नाचायचो? काय नाव आता काय?
आणि आता कसं मुलं काय करतात एकमेकांना केलंय? तेवढं येतय आपल्याला काहीच येत नाही. म्हणजे असं ईरशा करून करायला बघतेत, आता मुलं आपल्याला पण तेवढं व्हायलाच पाहिजे. आपल्याला तेवढं व्हायलाच पाहिजे नाही झालं, तर आपल्यावर सगळी हसणार
होय. आणि एक कसं आहे त्यांना पण कळतंय ना, व्हय चार मुलांची ते तसच कुठं पण जावा, मुलांच्या तर असतय आणि मुलींच्यात तर जास्त असतय.
होय ते पण हाये सोडा असायला पाहिजे, चांगल्या बाबतीत ईर्षा असायला पाहिजे माणसाला
आसायला पाहिजे तरीपण होत नाही.
डाळ चांगल्या गोष्टीना इर्षेच चांगल्या गोष्टीत ईर्षा करून मग जर करत असली तर मग काय वाईट नायी? त्यांच्यासाठीच चांगल हाय पुढं जाऊन त्यांना सोपं पडतय अस होतय.
सोपं पडतय होय आणि ईर्ष्या करायला कसं? फ्रेंड पण त्याला म्हणजे हेचे पाहिजेत नाहीतर, असं थर्ड क्लास असल्यावर काय खरं नाही. वराणटपूचे पोरांच्या नादी लागून हम्म. अभ्यासू मुलांच्याच हेज्या पाहिजेत.
हम्म.
मी आता आमच्या नंदेचं म्हणतोय, ना सांगत होतो मगाशी सांगत होतो, श्रद्धाला आहे. त्यांचे पण असे, अ पाच चौघिंचा काय पाच जणीचा ग्रुप आहे. तिनी पॉईंटमध्ये सुद्धा मार्ग अस तिला जरी पडलं ना, तिच्या मग परतच्या नेक्स्ट टाइम जे आपले टेस्ट असतात ना. तिच्यापेक्षा जास्त पडायलाच पाहिजे, एवढं तेनी म्हणजे ईर्षा करतात. पण ए म्हणजे एकमेकीला सोडून नसतात हा हा. एक मारकान ती पुढ हाय ना, मग ती दुसऱ्या लगेच सब्जेक्टमध्ये हां. जीवाला जीव पण देतात. पण का् हेज्यामध्ये पण हा तिला एक मार्कही जास्त गेला, ना मग नाही मला नेक्स्ट टाइम हेच्यापेक्षा दोन जास्त पडायला पाहिजे अशी ईर्षा असतिया
व्हय व्हय आता माझी पण बहीण तशीच हाय की, एक आता अ असं काहीतरी झालं ना, तिला तिच्या मनापेक्षा कमी मार्क पडला की नाही, रडतच बसत्या भले अर्धा मार्क कमी असू दे एक पॉईंट न कमी असू द्या रडतच बस्त्या मला एवढे कमी मार्क पडले. ती पण भरपूर रा टाईम अभ्यास करत होती. आमच्यापेक्षा हुशार होती सोडा, ती प्रत्येक वेळी नंबर तेन काढणार तेन
हा हा हां.
आम्ही लक्ष दिलो असत तर, आमचं पण झालं असत आम्ही नाही लक्ष द्यायला. हो
आत्ता तसं नाही आताच्या मुलांमध्ये ल आहे पूर्वी जर का काय नाही राहिलं आता
हो
आता जे म्युझिक मध्ये ना ते ह्याच्यामध्ये म्हणायच टॉप
हा चालतय ठेवतो थांबा मी
ह्टेत